ब ॅ गप्पा मारले चलतेते ग ब ते वाळगा का तुला तता ब ब साधा कॉल करत क मग
मग उचलणारच नाही.
बर टॅक्च टॅक्सच काय. ल हा नम कलास. आप दोघ कशी ताबडतोब लागतला जरा फरक
चला, अ चंदू बाबा आले, हसणे चालत नाही निड
एवढ गाबर ले का तुमी.
मी नाही गाबरत तनला. त्याुही घीऊ घेऊ न असे वाळून चालले. प नाही. नाही ना असंच. ना सांगच ना फ तू सोडले का. समजले सगळे टॅक्सचे आम्हाला नाही समजणार ना. मग चुकीचे स वाडल्या काही क त्याला